हा माझी वयसेत. ते
हो हो माझा आवाज येतोय तुला?
हा तुझा आवाज पण येतोय मला.
हा ठीक आहे बोल ना.
मी ना आपले जे जुने परंपरा वगैरे, जे कल्चर चालू झाले ना त्याच्याबद्दल बोलते.
हो हो! बोल. हो आहे आहे. मि फ्री काय बोल ना.
हा तर यबघ आता आपली जुनी कल्चर, आपली जुनी परंपरा कशी होती कि महिलांना एवढं सन्मान, एवढं हे नव्हतं, तेवढं फ्रीडम नव्हतं. बरोबर?
होय बरोबर हाय, बरोबर हाय.
र भितीत राहायला शिकवलं. चूल आणि मूल एवढंच तुमचं काम आहे हे शिकवण्यात आलं. त्यांना अ त्यांना त्यांच एज्युकेशन पूर्ण घेऊ नाही दिलं. बरोबर? ही आपली जुनी संस्कृती होती.
हो बरोबर.
त्यात त्यातल्या त्यात आपल्या जुन्या संस्कृतीत काय शिकवलं जातं कि, बाबा म्हणजे जर मासिक पाळी आली समजा तर पाच दिवस घराच्या बाहेर बसायचं, कुणाला शिवाशिव नाही करायची, ना देवाऱ्यात जायचं, ना भांड त्यांना हात लावायचा, कशालाच हात नाही लावायचा.
होय बरोबर.
हे-हे जुने कल्चर होतं. परत त्याच्यानंतर न मुलींचे बालविवाह केले गेले. ते लहान होते तेव्हाच त्यांना म्हणजे त्यांच मोठ्या त्यांच्यापेक्षा दहा वर्ष, पंधरा वर्ष मोठ्या वयाच्या माणसापेक्षा त्यांच लग्न लावून दिलं.
होय बरोबर.
परत अजून कुठली अजून सगळ्यात क्रूर म्हणजे सगळ्यात डेंजर म्हणजे ती आपली सतीची
हो बरोबर. म्हणजे नवरा मेला
तर तिन पण अग्नी मध्ये स्वतःला समर्पण. का बरं? तिनं समर्पण करावं तिचं तर पूर्ण आयुष्य राहिलंय ना अजून पुढं
हो बरोबर हाय.
तिची काय चूक?
हम्म बरोबर हाय.
त्या व्यक्तीची तर काही चूक नाही. तर तुझं ह्याबद्दल काय म्हणणं आहे कि हा बाबा ह्या ज्या परंपरा होत्या जुन्या त्या मोडल्या गेल्या तर त्या ब त्या बरोबर आहेत ना?
होय बरोबरच हाय. म्हणजे बघ ना हे आता एखाद्या व्यक्ती म्हणजे अ एखाद त्या लेडीचा जर नवरा मेलानंतर तिची काय चूकाय? ऑबयेसली तिला जगण्याचा हक्क आहे. बट तसं आता त तो हं आता ऑपोजिट काय, जर त्याची बायको मेली तर तो जातो का तस? नाही ना? मग तसं मुलींवरच अत्याचार का?
हा
मुलींना शिक शंका नाही मुलींचा त्यांन च्याशी चार-दहा ते पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी का विवाह? म्हणजे मुलींना या जगात पहिला म्हणजे काही असं सन्मान वगैरे नव्हता
हो पहिला त्यांना नुसतं चार भिंतीत राहणं एवढंच शिकवलं गेलेलं
हा मग त्यानंतर आता म्हणजे काही समाज सुधारक आले जस की आपल्याला माहितच आहे सावित्रीबाई फुले यांचं नाव तर लहान मुलांना देखील माहित आहे त्यांनी पहिला त्या ज्यावेळी शिक्षण घेत होत त्या त्यावेळी अनेक लोकांनी त्यांना बाधा निर्माण केली काही लोकांची तर त्यांच्यावर टोमॅटो काकडी ती कुजलेली वगैरे असतात त्यां मारा देखील केला बट त्या त्या सा म्हणजे त्याला त्या व्यवस्थित जे काय आहे ते सगळं बाजूला सारून त्या शिकल्या आणि त्यांनी मुलींची शाळा काढली पुण्यामध्ये देेत देन त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना सुशिक्षित केले आणि त्यांना साथ दिली ज्योतिबनी म्हणजे साथ देणारा पण किती सर्वश्रेष्ठ आहे हे एक ग एक आहे आपल्या समोर
हो परत आपल्या रमाई सुद्धा आहेत त्यांनी पण मुलींच्या साठी मुलीं साठी खूप काही केलेलं आहे आणि त्यांचे जोडीदार तर काय आपल्याला म्हणजे नाव घ्यायची पण गरज त्यांनी तर सर्व समाज सुधारक केलेला आहे आपले जे आता भारताचं संविधान आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे
बरोबर म्हणजे अगदी लहान मुलांना च्या तोंडात देखील त्यांच नाव आहे आहे समाज सुधारक आपल्या होऊन गेले म्हणूनच आजपर्यंत म्हणजे आता आपण
मुली मोकळ फिरू शकतात त्यांना त्यांच एज्युकेशन त्यांच लग्न कुणाशी करायच नाही करायच त्याच फ्रीडम आता कुठेतर मुलींना भेटला हाय
त्यांना स्वतःचा स्वतःबद्दल निर्णय घेण्याचा हक्क आहे
हो
हे त्यांनी शिकवल आणि त्या पुढ पुुढ शिकत गेल्या मुली का मुलींनी का शिकायच नाही एखाद्या घरात आता बघ ना एखाद्या घरात झाला की पेढ वाटतात बट मुलगी झाली की सगळ्यांचे मान चेहरे जे काय असेल ते पडलेले असतात मग अस का मुलगी म्हणजे काय अस अन्याय आहे का?
काय काय तर काही काही ठिकाणी तर आज अजूनही गर्भपात केले जातात कि हा बाबा मुलगी आहे तर पाडून टाका.
हो बरोबर आहे हे पण मी ऐकलय बघी तलय
का बर मुलगी असेल तर काय तिला हक्क नाही का? तिला जगायचा हक्क नाही का? तिला हे आयुष्य बघायचा हक्क नाही का?
तेच तर आता मुलगी कोण त्या क्षेत्रात नाहीये सा डॉक्टर मुलगी आहे. इंजिनियर मुलगी आहे. आता बघायला गेल तर ड्रायव्हर देखील मुलगी आहे. बसमध्ये कंडक्टर देखील मुल ही मुलगीच आहे.
अरे पुरुषाला एका बाईचाच आधार लागतो. एक बाई असली तरच तो पुरुष होऊ शकतो नाही तर पुरुष तर कुठून येणार
हा मग तेच ना ते आता आता या जगाला समजा लागलेय बट काही ठिकाणी अस नाहीये म्हणजे आता सिटी मध्ये कस आहे ग म्हणजे समजतय सगळ्यांना बट तेच तू बघ ना खेळात जा, कुठ गावी जा, ब तिथे तस नाही अरे ही मुलगी आहे. आता हि हिने जीन्स घातलीये. तीन चुडीदार नाही घातला. हे अस स
कि हाय खूपच हसून बोलते. ही मान खाली घालून बोलत नाही. उलट उत्तर देते.
बरोबर ही उद्धट आहे. ही मुलांशी बोलते. ही बाहेर जाते ही अ खुळ्यासारख हा ही केस सोडूनच असते ही लिस्टिपच लावते. अरे तिच आहे तिच जगन आहे. तिच्या घरातले तिला काय बोलत नाही. मग तिचे निर्णय तिला स्वतः घेऊ द्या ना.
हा तिला तेवढं या समाजात फ्रीडम आहे की ती तिच्यासाठी काहीही करू शकते तिनं लिपस्टिक डार्क लावो फेंट लावो ती तिचा निर्णय
हा ओब्यसली म्हणजे तिला काय करायचं ते ती करू दे तिला स्वतंत्रपणे जगण्याचा या जगात स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. आपल्याला भारताने स्वतंत्र दिलेलं आहे. ती त्याचा युज करणार. तिला पण तिच्या लिमिट वगैरे माहित असतात ती त्या ती लिमिट त्या नाही क्रॉस करणार ना मग तुम्ही का क्रॉप टॉप घातला कि बोलता. अ ट्यब ट्युबटॉप घात घातलं कि बोलता जीन्स घातला की बोलता चुडीदार घातला कि बोलता
अरे साडी सुद्धा घातली एका बाईने तरी ते लोक बोलतात कि हिन एवढी कशी काय साडी घातली अशीच साडी का घातली तशीच का नाही घातली. माणसांना प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मुलीं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असतो.
हा आता बग सोशल मीडियावर पण मुलीच आहेत पुढं बघायला गेलीस तर. तुला श्रध्दा कपूर माहतीच अस तिचे फॉलोवेर्स मिलियन मध्ये आहेत. मग बा ह्या आणि मुली ब-हर ह्या मुली सोशल मीडियावर डान्स करत मग या चांगल्या नाहीयेत असं का? मुलं नाचली तर मुलं का चांगली?
पण तेच तू बघ ना, जर सोशल मीडियाला सुद्धा तू आपण कमपेअर करून बघू ह. बघ आता सोशल मीडियावररती ज्या मुली, आता हिरोईन लोकंच घे चल हिरोईननी वाय रिव्हिलिंग ड्रेस घात आपला समाज, चल ती त्यांची फॅशन आहे. आणि तेच कुठले तर दुसऱ्या मुलींनी घाातलं तर ती तिच्या आई बापाचे संस्
हो खरच नाही. होतंय होतंय बरोबर आहे.
नाही तिला अलाउड आहे. का ती तिची फॅशन आहे. का मग साध्या महिलेने घातलं का तिची आवड असेल, तिनं घातलं तर ते फॅशन नाहीये?
हा म्हणजे कोणत्या तरी् इन्फ्लुयन्स किंवा सेलिब्रिटीने तो ड्रेस घातला किंवा काहीतरी वेअर केलं तर ते चांगलं का? तर ती सेलिब्रिटी आहे कि एखादं जे काहीतरी फॅशन वगैरे तिथं दाखवते बट तेच जर एखाद्या सामान्य कुटुंबामधील मुलगी किंवा लेडीज न वेअर केलं तर त्याच्यावर टीका केली जाते हि असं का घालते हिचे संस संस्कारावर म्हणजे बोट बोट ठेवलं जातं बरोबर हाय.
बरोबर आहे. का बरं तिला पण तो हक्का आहे. मग मी म्हण माझ माझं म्हणणं काय, की जे ह्या रूढी परंपरा होत्या जुन्या त्या मोडल्या गेल्या ते एक प्रकारे चांगल झा झालं कारण की त्यामुळेच तर मुलीला स मुलींसाठी चांगलं झालं की मुली पुढं जाऊन सक्सेस होऊ शकल्या नाहीतर आता पण विचार चालू असते तर आ तर आता तरी मुली कुठे सुरक्षित असू शकत्या? आता पण नाहीच ये म्हणा आपल्या कुठल्या छोटे छोटे कारण आहेत त्याच्या मागे, कि हा मुले अजूनही तेवढं सेफ फील नाही करत. पण त्यांना तो फ्रीडम त्यांना तो हक्क आहे की बाबा हा त्यांची जी इच्छा आहे त्यांना जसं जगायचं आहे त्यांनी त्या प्रकारे जगू शकतात.
हो बरोबर आहे. त्यांना हक्क आहे.
त्यांना तो त्यांनी तो फ्रीडम मिळवला आहे, की हा बाबा मला हक्क आहे आणि मी करणार
हो बरोबर आहे म्हणजे जे काही आहे ते आता म्हणजे नाहीस होत चाललय बऱ्यापैकी काही काही ठिकाणी आता कोणी एक जास्त भेदभाव करत नाही माझी मुलगी, माझा मुलगा आहे असं म्हणतात. काही ठिकाणी आहे.
काही ठिकाणी अजून आहे की बाबा हा मला मुलगाच हवा होता तुझ्यामुळ आम्हाला अस नशिबी आलं.
हे
आहे अजून खेडेगावात अजून जे म्हणजे जे जुने विचार करतात ना अजून त्यांच्याकडे आहेत हे अजून ही चालू आहे खर बऱ्यापैकी ते समाज मोडला गेलाय कि हा बाबा अजूनही स्त्रियांना कुठे ना कुठे म्हणजे छोट्या-छोट्या ठिकाणी दाबलं जातं पण एवढं पण नाही जेवढं जुन्या पद्धतीत होत तेवढ नाही.
ह म्हणजे असं आहे की आता मुलं मुली आताच्या पिढीतले जे अपडेट झाल्यात ना तर पॅरंट आप अपडेट होत गेला की हे सगळं जे काय आहे ना ते नाही. होईल थोड्या दिवसांनी बघायला भेटणार म्हणजे जिथं मुलगा आहे तिथे मुलगी ही दिसणारच म्हणजे हंड्रेड पर्सेंट मुली मुलग्याला देत असाल तर हॅन्ड्रेड पर्सेंट म्हणजे हन्ड्रेड पोर जे काय आहे ते मुलगीला देखील दिलेले दिस आपल्याला इन फ्युचर ठीक आहे म्हणजे आपण बोललो, परंपरेबद्दल डिस्कस केलं, छान वाटल.
हो मला देखील छान म्हटल तुझ्यासोबत बोलून तुझ पण मत ऐकून मला पण खूप भारी वाटत.
हो ठीक आहे चल तू मला दहा मिनीट टाइम दिला मी तुला दहा मिनिट टाईम
टाइम दिला थँक यू
बाय बाय
बाय बाय